हॅलो
हा बोला ना
आवाज येईना काय तुम्हाला
हा ते रेंजचा थोडा प्रॉब्लेम आहे इकडं माझ्या मोबाईलला रेंजच नाही
रेंज नाही का तेच म्हणलं आवाज कस काय गुतत गुतत येऊ रायला
हा ते इथ थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामुळं
हा का
हम्म काय चाललंय मग तुमचं
हा का मग काय करायचं ते मशीन क्लास लावायचे होते तुम्हाला
हावा मला लावायचे ये ना
हा जाऊन बघू मग आपण उद्या स्वाती घाटेकर
हा खरं जायचं ये उद्या
हम्म मी तिला बोललय ती म्हणे दहा म्हणजे पंधरा वीस दिवसात शिकून देईन म्हण तुम्हाला मी
हा का मला पण ब्लाऊज टाकायला जायचंच आहे बघू
हा जाऊ मग काय
हा हा चालेल चालेल
बघून ठीक आहे चाल
हा ह